हॅलो हा आवाज येतोय का?
हा येतो येतो हम्म हम्म आणि काय काय करता.
काय नाही बसले हे बाळ खेळत आहे ना. मग ते बसले आहे. हो जेवण आलं कि तुझ झालं?
हा माझं पण झालं आत्ताच.
हा हा काय केलं होतं मग आज?
आज आम्ही नॉनव्हेज चिवय होत. तो मटण केलेलं.
काय काय मग कसं कसं केलंसा नॉनव्हेजला मटण.
अम् आम च्या इकडे ना पै हिला ते आण आणल्या आणल्या स्वच्छ धुवून घ्यायचं.
हाआ.
धुहून घ्यायचं दोन वेळा.
हा.
धुवून. धुहून झाल्यानंतर हॅलो.
बोला की.
ते स्वच्छ धुऊन झाल्यानंतर अं तेलामध्ये कांदा घालून ते टाकायचं आणि त्याच्या नंतर
तेलामंध्ये म्हणजे हॅलो
हा.
तेलामध ते बारीक कांदा चिरून टाकायचा का आधी? हा.
सहा. आणि ते मटण त्याच्यामध्ये टाकायचं.
तेलामध्ये
नंतर त्येला थोडं थोडा वेळ दहा पंधरा मिनटं.
वाफ येऊ द्यायची झाकून ठेवायचं.
तेच त्यात मी वगरे
आणि. आणि थोड्या वेळानंतरन हळद घालायची, मीठ घालायचं. मीठ घालून झाल्यानंत तर, त्याच्यामध्ये म त्याच्यावर झाकून ठेवलेल असतंय ना, झाकून ठेवा कडई वगैरे झाक- कून ठेवतो मी मग त्या कडई वगैरे त्या कडईमध्ये पाणी वगैरे वतायचं. म ते पाणी सुद्धा आपलं गरम होऊन जाईल ना.
हा हा.
मग ते वाफेवर, पाणी सुटतं ना त्याला मग ते वाफे वाफेवर शिजून येतं थोडं.
हा.
उकळी चांगली वाफ आली ना कि ते पाणी वरती गरम झालेल असतना ते पाणी त्याच्यामध्ये ओतायचं.
हा.
आणि मंद गॅस ठेवायचा. आणि इकडे इकडे तोपर्यंत आपण मसाला करून घ्यायचा.
हा, मसाल्या साठी काय काय वापरता तुम्ही?
मसाला, मसाल्यासाठी मी म तीळ, जिरं, परत आलं, आणि लसूण आणि आपलं थोडा खडा मसाला एक एक एक लवंग असं वगैरे वापरते आणि थोडं टोमॅटो कांदा त्याची पण पेस्ट बनवते.
आणि खोबरं वापरत नाही. का?
खोबरं थोडं वापरते. हा, सॉरी विसरलं खोबरं कोथिंबीर थोडी घालते. आणि ते सगळं ते आणि कोथ्याची पेस्ट असते ना कांदा आणि टोमॅटोची, ती ती सेपरेट ठेवते.
हा.
आणि नंतर न ते मटण शिजलय का ते बघायचं.
म्हणजे, ते मटण हळदी
आणि म त्यात हा, शिजत हा आणि शिजले का बघून झाल्यानंतर ना मग त्याला त्या पेस्टची फोडणी मारायची.
हॅलो, तुम आवाज ये ना रेंज मध्ये या. आवाज ये ना.
आपण तो आपण तो ते मटन
नंतर अ ते शिजवून झाल्यानंतर कांदा वगैरे फोडणी मारताना कांदा घातला ना
हा. हॅलो. हॅलो.